हाय आकांक्षा दिदी कशी आहेस?
मस्त.
जेवलीस. हो मी पण मस्त आहे.
हो त्याला शतपावली करायला गॅलरीत आले बाहेर आता थंड हवा चालल्या मग तू सांग काय करायलीस? काय चाललंय तुझ?
काय नाही मी पण बाहेरच आहे. मग तुझ्या घरी कशी चालूये दिवाळीची तयारी?
माझ्या घरी पण मस्त. मस्त आग आकाश कंदील न ते लावलेत सगळेजण.
दिवाळीचा फराळ झाला.
नाही अजून आता करणार आहे अजून. आणि सगळे यायला तर पाहिजे पाहुणे ते मग पाहुणे आले कीं मग त्यांच्या कडन थोडं थोडं करून घेणार. सगळं कुठे एवढं एकदम होत.? ते नाही सगळ्यांना बोलून इकड तिकड मग केलं तरी होतय नाहीतर एकदम एवढे पाच पाच किलोच करायला होत नाही.
माझ्या घरी चालू आहे.
रिकामा ऑडिओ
माझ्या घरी पण चालू आहे फराळाची तयारी.
आणि आणि काय काय चालूये दिवाळीच? मा
कायच नाहीय बघ. आमचेत आत्ता शेव केरतेत.
पध्यात कसला घेतला ग म्हणजे मातीचे असता.
हो मातीच्या
आम्ही पण मातीच्या घेतल्या, आधी घेतल्या होत्या प्लास्टिकच्या, नंतर कळाल की प्लास्टिकच्या राहत नाही. मातीच्या घेतलेला बरं प्रदूषण पण होत नाही. काय पण नाही.
हा
आणि मग ड्रेस ते घेतल!
झाली आमची तयारी, तुमची?
अजून गोणूच तर यायचा होता पप्पांचा त्यामुळ ड्रेस पण खरेदी करायला जाणार आहे असध्याकाळी बघ
हा हा... मग आणि काय!
पण कपडे महाग असतात. दिवाळीच्या वेळी खरेदी करायला गेले की, महाग देतात पण दिवाळीच्या आधी गेले की, एकदम स्वस्त असतात. किंवा दिवाळीच्या नंतर पण दर दिवाळीमध्ये गेलं कि महाग असतात. काय घ्यायचं काय समजत नाही. सगळीकडे लायटिंग पण लागलेली असते. त्यामुळे सगळं! फ्लॅश पडते सगळेच छान दिसते सगळच घेऊ वाटतं. तर नंतर एकदा घरात घेऊन आल की, उगाच घेतला असं वाटतं.
आणि ती कपड्यावर पण सारखी सारखी नाही घालू शकत.
मग, सारखं सारखं पण घालता येत नाही. त्यामुळे ह ब बम
हम्म, मी पण आणल तो खूप सिम्पल आहे.
मग घरी कधी येणार? फराळ करायला!
ब आता का मला सुट्ट चालला
हम्म...
मंग कालत
हो आमच्या घरी खूप झालं.
बबत
हा, मी आत्ताच वर आले.
हम्
आणि काय कशी आहेस?
ह्स् हम् ह् हम्म
तुझा आवाज नाही येत.
नाही म्हणला का पा म्ह आणि खुशच असणार मी आच्या सगळे तिकडे तुकडे राह फटाक वाजायचा दस टकय नवाज बछ वर्द डतेयचा त्यांना खुश करायला तेवढंच आणलेलं. त्यामुळे त्यांच्यासोबत आ... इकडे पाहुण्यांसोबत पण आईस्क्रीम पण खायला सोबत सोबत मज्जा येते.
ह...
ह वेळेस माजली त गावी गेली आहे.
माझी भी ती गावी गेली, मी तिला खूप मिस करते. ती दर दिवाळीला असते.,
काय नाही ती पण तिकडे मज्या करत असेल तर,
हो.
मगं मी जस्ट सिम्पल टॉप, आणि काॅड सेट, मला घेतला आहे.
मला पण दाखव फोटो. पाठव द्या मी पण नाहीजे थोड्या वेळ पाठव द्या नाही तर रात्री घ्यायला जाणार आहे? तर तुजा आवडला मग कुठे ट्रिपला ते जाणार नाहीत दिवाळीच्या सुट्ट्या पडल्या त्यामुळे?
हा हा.
जाणार नाही?
मगं तिचा फेवरेट फराळ कोणत आहे?
चकली आणि भाकरवडी आणि. तुजा?
चकली पक्का
लगेच सपतयं ते
हम्म चकल्या लगेच संपतात.
सगळ्यांनाच आवडतात.
हा हा.
मी तर जाणार आहे बघं दिवाळीच्या सुट्ट्या बदलात मगं इकडं. थंडीच्या ठिकाणी कुठेतरी जाऊया म्हणालागलोय महाबळेश्वर किंवा सगळ्यांना घेऊन किंवा कर्नाटक, कोण म्हणल कुणकेश्वर.
खूप दिवसाांनी सुट्टा पडतात त्यामुळे कुठेतरी बाहेर फिरायला जायला लागतय.
हा थंडी असते ना त्यामुळे अस भारी वाटतेय. उन्हाळ्याच्या मध्ये. फिरायला येत नाही ऊन ला लागत असते त्यामुळं. म्हणून दिवाळीत अस सुट्ट्या पण पडल्यात असतात त्यामुळे जाणार आहे. मज्जा येत्या सगळ्यांसोबत. आणि कुणकेश्वर मध्ये? महादेवक-
हा मी पण बघून आलो खूप मस्त पण आम्ही जेव्हा गेलतो ना त्यावेेळेस तिथलं समुद्र रेड फ्लॅगला होता मग ते आम्ही तिकड समुद्रात नाही जाऊ शकलो.
डिवायसावर एक्स्ट्रा आणि क पडट म्ह गवाईमध्ये चार पाच दिवस तरी झाले मग त्या का काही फोटो पटून काढायचं मस्त फिरायचं एन्जॉय करायचं नंतर काम हवी
हम् ते पण आहे ग
म तुम्ही कुठे जाणार नाही फिरायला
ह्या वेळी नाही ह्या वेळी जरा माझ अ प्रोजेक्ट नाही त्यामुळं नाही होग नाहीस दिवाली
म्ह साध्या ठिकाणी तर जाणारच असाल की कुठ तर तर गा घेऊन क फेमज य न जेवायला ते
हम्म प्लॅन बघू प्लॅन करू
आता सुट्ट त्यान सगजण यत्र जान कुठतरी जा नाही
हम्म
हम् हम् हम्म हम्म हम्म
आणि न कायमग विशेष
आ वा
खूप छान तुझे कसं चाललंय काल
ह् ह् ह् नाही् ह ह ह हो पण नाही स्वतःचा खर्चचाला दिवाळीत पण पुचा स्वतला खर्च तरी दड पन दिन घताना तरी स्वतःच्यासाठी आपण भागू शकतो
ह मघ
झाणी ना भळेतहि रे तुमच्या अय द्यायला
नाही आणि कायमग
हम् म
कोणाशी बोलतेय विचाराला
हम् हम्म आणखी तलाणची चांग आवडत
आा
पुतं सॉग आवडत
काय ते
म्हणत तुला आवडतो ग हिंदी इंग्लिश मराठी
हिंदी
हम्म आपलं कोणत?
माझा फेवरेट पिक्चर सनम तेरी कसम ये सो त्यातले सॉंग मला खूप आवडतात.
फ्लॉप झालाय तो पिक्चर.
हम
फ्लॉप झालाय पिक्चर तो.
म
होय फ्लॉप झालाय पण त्याच्या गाण्यान त्याच रेटेज वाढलंय सोड खरं तो फ्लॉप झालाय पिक्चर कारण स्टोरी त्याच्यामध्ये कि नाही नीट नाही दाखवली स्टोरी मध्ये काय हेच नाही आहे म्हणजे स्टोरीच नाहीये त्याला. हे आता वेगळंच ऐकत त्यामुळं
हम्म मला खूप आवडतो पण चांगली मला कर कि हायलाईट. थोड्या वेळाने वैगरे काम करतिये.
बर बर.
हम्म.